हॅलो! हा. हॅलो! काय? करायल्यास.
काही नाही.
हॅलो! आवाज येईना तुझ जा हा. यायला हा. लागलाय बघ काय? करायला लागल्यास म्हटलं. हॅलो!
आवाज यायलाय का?
यायला लागलाय, यायला लागलाय, माझं येईना तुला.
हा.. हा.. यायलाय बोल ना.
हा. काय? कराय लागल्यास म्हणलं.
काही नाही मेथी पराठेची तयारी करते.
हम्म..
हम्म..
काय? गं रेसिपी सांग बर तेची.
मेथी पराठाला आता, सर्वप्रथम मी मेथीची भाजी. निवडून घेतली. त्यानंतर मग, धुवन घ्यायची स्वच्छ दोन, तीन वेळा.
हां.
आणि मग, ती थोडी बारीक चिरायची. त्यानंतर लसूण थोडे. सोलून घ्यायचे, थोडंसं आल्लं घ्यायचं. बारीक. चिरून आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. तिखट आपल्याला आवडी नुसार गं. मिरच्या घ्यायच्या किती हव्यात तेवढ्या कोणाला जास् तिकट लागते कोणाला कमी आणि थोडेसे जिरे मग, लसूण, कोथिंबीर, आलं. थोडेसे जिरे. ह. हा. बेसन जास्ती प्रमाणात, बेसन घालायचं. म्हणजे दोन वाट ते बेसन घातलीस तर, एक वाटी गहूच पीठ थोडं घालायचं. आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं. आणि जरा असं, कुरकुरीत व्हाय साठी. तांदळाच पीठ थोडं घालते. मग, असं एक एकत्र थोडं घ घट्ट मळून घेते. लय पण घट्ट नाही. मी थापून करते. म्हणजे तळ हा. एक हा. एक, एक जण तळून करतात ना.
हा. तू थापून करतीस होय.
हा. ते आम्हाला जास्त ऑयली आवडत नाही. थाली पी
हा. हा. त्यामुळं.
हम्.
अजून काय? करू शकतेस? मेथीच वगैरे मेथीचे. मेथीच्या भाजीचा सूप, सूप कस? करायचं? कसं?
ती मेथीची भाजी उकडून घ्यायची. चिरून, उकडून घ्यायची. अ. त्या उकडताना म्हणजे? त्यात थोडंसं लसूण, टोमॅटो. आणि थोडेसे, मिरे पावडर तेन आपण बनवून ठेवायची. मिरे पावडर, जिरे पावडर, मग ते आपण उ कढत घातल्यानंतर ते ग्रेनी होतयच ना. बारीक चिरलेला असतयं त्यामुळे ते ग्रीनी होतय. लसुन घालायचं थोडेसे कांदे एकेकांना आवडतात ते घालायचे मोठी. असं बनवून घ्यायचं. हम्म. हम्म. हम्म.
आणि काय? म्हणतीस काय? कायचालू आहे.
ते नाही तुझ काय सुरू आहे तुला कोणत्या रेसिपी येत तशा नवीन?
नाही नये.
उम्म तुला दहीवडे येतात ना चांगले हम्म. ते कसं बनवतेस?
अ उडदाची डाळ असत्या हा हे बघ उडदाची डाळ असते का नाही ती निवडून वगैरे चार तास भिजत घालायची चार तास भिजत घालून अ ज्या वेळेला करणार आहेस त्याच्या आधी चार तास अ म ते नंतर मिक्सर लावून घ्यायची आणि त्यात थोडं तांदळ अ तांदूळ बारीक करून घालाय त्याचं पीठ थोडं ते कुरकुरीत होण्यासाठी हा आणि एक सारखं ते बेटर हालवून घ्याय च्या जो वर म्हणजे ते पूर्ण तयार होत नाहीत तो वर आणि ज्या वेळेला तू ते बेटर म्हणजे ज्या वेळेला ते बारीक करून घेशील ना पीठ हलवशील त्याला. मग ते तयार झालंय कसं बघायचं तर एका वाटीत पाणी घेयच. आणि त्यात ते पीठ थोडं सोडायचं आणि ते तरंगलं तर ते. पीठ तयार झालंय आणि जर खाली जाऊन बसलं, तर ते अजून जरासं व्हायला पाहिजे. मग त्यासाठी त्याला अजून थोडं जरा अ व्यवस्थित फेटून घ्यायचं. आणि परत मग ते पीठ बघायचं. आणि ते तयार झालं की ओके म्हणायचं आणि
म्हणजे ते अ तू अं ते डाळीच आपण आणून मिक्सरला लावून घेतोय. मग त्या मिक्स च म्हणजे ते बारीक पीठ केल्यानंतर त्यात तांदळाचं पीठ घालायचं काय?
होय होय बारीक झाल्यानंतरच.
किती घालायचं ते?
अ आता तू दोन वाटी घेतल्यास, तर त्याला एक अर्धी वाटी. अर्धी वाटी अ आणि मग नंतर ना ते दही म्हणजे वडे तळून घ्यायचं. गारवायला ठेवायचे आणि नंतर न म ते पाण्यात टाकायचे. अ पाण्यात न टाकून मग ते, पाणी त्याच पूर्ण नितळून घ्यायचं. आणि मग त्यावर बघ, दही दह्यात जरा गोडसाखर मीठ. आणि ते फेटून घ्यायचं आणि बघ बाकी कीचे पदार्थ त्यात मग बुक्का अ परत लाल तिखट अ हिरवी मिरच हिरवी चटणी आपली अं.. कोथिंबीर मिरची आणि आलं घालून ती,
तो घरीच बनव
होयं. घरीच बनवते की,
ती कशी बनवायची.
त्यात बघ, आलं मिरच्या. अ थोडं जिरं, कोथिंबीर. हे घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं.
हम्म हम्म.
ती चटणी आणि चाट मस मसाला थोडा शेव बारीक आणि कोथिंबीर हे सगळं घालय म्हणजे हे सगळं तयार ठेवायचं आणि ज्या वेळेला पण वडा घेतोय पाण्यात नितळून मग पहिला वडे मग त्यावर दही आणि मग लाल तिखट, बुक्का. हिरवी चटणी आणि चाट मसाला. टाकायचं आणि मग त्यावर. थोडं आव शेव टाकायचा, कोथिंबीर टाकाय झालं.
म्हणजे विकतचा खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेलं हेल्दी पण हायजेनिक पण सगळे ना. म्हणून मी पण जास्त घरीच करते सगळे पदार्थ पण हे दही वडा कधी ट्राय केला नाही करेन आता.
मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलेला मी पण अस ट्राय करत नाही. जास्त
तेवढा वेळ नसतो ना गं पुरेसा सुट्टया असल्यावरच की कधीतरी कॉलेजला जात असतील ना.
हो कॉलेज चालू आहेत की आता उद्यापासून चालू. येस रेग्युलर जायलाच लागतय आणि नाही जाऊन काय करायचं? तर लेक्चर वगैरे होतात नाही आता अजून थोड्या हॉस्टेलच्या मुली यायचचेत.
तुझी फ्रेंड का आहे तर येते का?
येते की हा ती पण येते रेयो रेग्युलर येते ती पण. हम्म ती पण असत्या वैष्णवी पण असत्या. एकत्रच जातोय सगळी होय मग आता कस
पण काय सांगितलंय का?
आम्हाला अजून रिसर्च पेपर्स वगैरे काहीच सांगाल नाही.
हम्म हम्म. आमच्या कॉलेजेसमध्ये ते जी नीट तयारी सुरू झाली म्हणजे ते दोन दोन हजार रुपये भरून क्लासेस लावले ती म्हणून म्हण
हा.
हम्म तसच ना मागच्या वेळेस हे होतं ना. अ ते कोणत हा ओ जी की ते ते अडीच हजार रुपये भरून क्लासेस लावलेत.
आम्ही एकशे एकोणीस रुपये भरून एकशे एकोणीस रुपये वरून बघता आम्ही इंटर्नशिप केलं त्या.
भारीच की.
होय वायभाय फाउंडेशन वर.
हम्म हम्म छान आहे की मग तसं ह्या वेळेस कोणता आहे का?
अजून तरी आम्हाला काय सांगितलं नाही मग आम काय करत्यात कॉलेजमध्ये
तुमची इंटर्नशिप
होय.
हम हम्.
तुमची कशी होती?
नाही ते पण अ म्हणजे निम्म्या मुली लांब लांबच्या असतात ना पुणे चा वगैरा. मग ते रेग्युलर ज्या तिथल्या लोकलच्या असायच्या त्या रेग्युलर जात होत्या आणि ज्या बाकीच्या होत्या ते ऑनलाईन करत होत्या.
आम्ही पण ऑनलाईनच केलेय त्यामुळं कसं त्यात एवढं काही ह्यो नाही आणि त्या जे लेक्चर एकदा होतं होते एकदा नाही असं
त्यावेळेस तुमचं जर ऑनलाइनचं कमी र बजेटमध्ये असलं तर मला सांग.
सांगते की अजून तरी आम्हाला काही नाहीच कारण की अजून आमचं ऍडमिशन प्रोसेसच चालू आहे. कॉलेज मध्ये आता उद्यापासून हाय बोलवल्या. खरं आता बघायचं काय काय होतंय ते लेक्चर तर होत सोड जरी दहा मुली जरी असल्या तरी घेतात. लेक्चर आता, दोन लेक्चर झाल्यात ऑलरेडी. म्हणते, आता उद्या बघायचं जाऊन. काय काय होते अजून हॉस्टेलच्या मुली पण आल्या नाहीत नाही त्यामुळे कसं अवघड होते ग.
हम्म हम.
हम्म. तुझं काय?? काय चालू आहे कॉलेजच.
संध्याकाळचा मी काही म्हणजे, असं रेग्युलर जात नाही. ना लांब घेत ऍडमिशन तर छोटी मुलगी आहे. त्यामुळे काही जायला भेटत नाही.
हा.. मग, काय? तुझं म्हणजे ते रिसर्च पेपरच काय? काय?
त्याच पण, नाही मी अजून जॉईन झाले. निम्म्या मुली झाल्यात त्याला जॉईन. पर पर्सन थाउजंड रुपीज आहे. तिला.
कशाला?
एक. हजार. एक. एक. त्या व्यक्तीला एक हजार रुपये हायती. हम्म. तेच की, रिसर्च पेपरचे. ते टेक युनाईट म्हणून आहे. ते लवकरच घेतत्यात म्हणे. हो.. सिलॅबस ला, फर्स्ट सेमिस्टरला रिसर्च पेपर म्हणून आहे. आणि जी आपली, फोर्थ सेमिस्टर होणार आहे ना. त्याला आता फायनल रिसर्च प्रोजेक्ट आहे.
आई ग अजून, एक जण एवढं काय? बघाला नाही.
आम्ही पण, नाही बघायला ते ग्रुपवर आमच्या मेसेज पडतात. म्हणून आम्ही पण सिलॅबस बघितला मग कळाला आम्हाला.
हम्म. मी पण काय? एवढा बघितलं नाही सोड त्याच.
हम्म. हम्म.
हम्म.
आणि काय? तब्येत वगैरे.
तब्येत वगैरे, एकदम ओके तुझी.
मस्त! आहे. मेनटेन ठेवाय लागतंय. ती. तब्येत मेंटेन ठेवायसाठी, दुसऱ्या काही ऍक्टिव्हटीज करतेस का?
हा. व्यायाम वगैरे नाही. अजून रेग्युलर व्यायाम हो तेच. सकाळी उठल्यावर आता सुट तिथं काय? नाही निंवात उठणे, खाणे, झोपणे एवढंच काम चालू होत. आता कसं? कॉलेज चालू झाल्यावर आता, साडे पाचला उठायलाच लागतंय. साडेपाच, सहा ला मग. काय? चालणं? फिरणं होतयच की, डायरेक्ट संध्याकाळी पाच. चार, पाच ला घरी असं तसं काय? बसायचय वगैरे नसत्यात. त्यामुळे ग. हम चालतंय. आवर तुझा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
थँकयू. ह. हा. हा. अच्छा!
हा.